हा ताई, येतोय आवाज?
हो येतोय-येतोय.
हा, अओ वादळ सुरू झालं जोरात.
अच्छा बापरे! तुमच्या इकड वादळ पण चालू झालं.
च अहो, मी म्हटलं कपडे होते ना? अ तर अचानकच वादळ हो काढले, पण भरोसा नाही आओ लाईटचा पण.
अम लायटीचं ओ पावसामध्ये, लायटीचाच प्रॉब्लेम असतो खूप.
हो अगदी आता बघा, इतकं उन्हाळा होता, इतकं गरम होत होत.
हम्म.
आणि जवळ जवळ तुम्हाला सांगते मी चाळीस म्हणजे चाळीसच्या वरतीच होत तापमान आणि रात्रीची जवळ जवळ तीन तीन चार चार तास लाईट जायची कधी वादळ पण सुायच म म त्या फॉर्मर जाळून गेलं
परे मग रात्र दोन तीन तास लाईट नसेल
चार चार ते पाच तास आम्ही असेच होतो मग काय सगळे फिरायचं रस्त्यावर
आणि मच्छर वगैरे पण किती चावतात तो
अ बरं एवढे दरी होतं की तेव्हा मच्छर नव्हते
बरं बाई म्हणजे नाही तरर किती त्रास होतो मच्छर पण असतात
खूप त्रास होतो मच्छर आणि पुन्हा त्यात लाईट नसल्यावर बापरे
ह ना म्हणजे लाईट काही नसून चालत नाही का हो आपल्याला माणसाला कुठल्या पण सगळं हे गरम म्हणजे ऊन असलं क ऊन लागत थंडी असली का स्वेटर घालतो त्यावेेळेस म्हणजे नाही का प्रत्येक वेळेस हेच ना म्हणजे काहीच चालत नाही शरीराला जास्त ऊन पण नको तर थंडी पण वाजायला लागल्यावर लगे चांगवर गेजस पाऊस म्हणजे पाऊस झाला लगे छत्री रेणकोड विणकोड गरम
तरी बघा पावसाळा आपण एवढा आवडतो पण तरी सुद्धा त्यात अजून थोडासा जास्त पाऊस पडला तर गारवा होतो गारवा झाला किंवा सर्दी खोकला हे सगळं आपोआपच होतं
आहो मग तुम्हाला तेच ना चार महिने उन्हा्यामध्ये कस टेन्शन नसतं घरा शकत तो मुला नावने पाठवत त्यावेळेस दावाखा थोडासा कमीच म्हणावा पण हे पावसाळा चालू झाला की पूर्ण सहा पाच सहा महिने तेच सर्दी झाली खोकलाला सर्दी झाली खोकलाला आज काही हित झालं रोज वेगळंच काहीतरी उद्भवतो
हे वातावरणमुळे ना ह पावसाळा आणि हिवाळा याच्यामध्ये ना प्रतिकार शक्त ते आपोआपच कमी होते वाटतं
हो आणि बघा तुम्हाला ऊन पडलं का उन्हामध्ये पण आता हे थंडीमध्ये नाही का कफ होतात सर्दी होती कार नाही ऊन पडल्यानंतर मग ते आपच नाही का कफ पण पातळ होत असतो त्याच्यानंतर पण जी सर्दी होती ते पण पंधरा दिवस हटत नेणार
हो
ह मुलांच लहान मुलांच खूप आवघडून जातो आपल्यासारखं एखाद्या तर आपण नाही का साड ज स खं पण लहान मुलं नाही नाव डायरेक्ट क असं झोपूनच घेतात
हो शक्तीच नाही राहत त्यांच्यामध्ये बिलकुल
आणि कसं होऊन जातो जास्त तापाला कधी एक भीती असती मेंदूत ताप गेल्यावरती
हो हो
झटक येतात परत ते नको टेन्शन म्हणून मग लक्ष लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं डॉ रांकडे नेलं का मग टेनशन नाही ना
हो आपण तुम्ही एक बघा ना आधीचे जे होते आता म्हणजे आधीचे म्हणण्यापेक्षा आपणच बघा आपण लहान होतो आपल्या आई वडील आपल्याकडे किती लक्ष द्यायचे किती काळजी करायची आपण असंच ठीक आहे कुणी आंघोळ घातली नाही घात आप आपण करायची आपली तयारी आपण करायची बाहेर खेळाची जेवायला फक्त घरी यायचं आणि जोपायला घरी यायचं असं प्रत्येकच गोष्ट आई वडील आपल्यावर लक्ष ठेवून नसायचे
बरं खरंच नाव ते म्हणजे आता या पोरणकडे सगळीकडन लक्ष द्याय लागतं ना आपल्याला आणि स्वतःचे काम म ते स्वतः तर करत नाही आपणच त्यांचे करायचे आंघोळी ला गेली तरी त्याला टॉवेल द्यायचं लहान जरी असलं मोठं जरी असलं तरी पोरांना द्यायचंच आल्यानंतर त्यांच्या सगळं आपण करून द्यायचे रेडी कपडे वगैरे घालून द्यायचे त्यांचं होमवर्क काढायचं तर बॅग आपणच घेऊन द्यायची पेन्सि काढून द्यायच हात दयाचं त्यावेळेस ते लिहिणार
आणि मोठे होऊन जातात बघा आता जर मी तर फक्ते किं मोठे होतात मुलं पण तरी पण आई वडिलांच एकच त्या हाताने खाऊ घालतात मुलांना त्यांच पोट तर भरत असेल का तुम त्याच्यापेक्षा त्यांना सवय लावा ना ी तुम्ही तुमच्याच हाताने खा म्हणून
हो ना म्हणजे पोरं कि किती मोठे होईपर्यंत आता मी पण बघतेच ना कुठे बाहेर गेल्यावरती एवढे मोठे झाले तरी आई म्हणते खुशाल नाही का असं कुठेेतरी लग्ना कार्यक्रम गेले तर खाऊ घालणार
मग एवढं म्हणजे ते पोट पण नाही ना आपल्या आपल्या स्वतःच्या आपण खाल्ल काय केलं तर ते बरोबर समजत आपलं किती ख्यायचं काय
म्हणजे मुलांना असं एक असं पण आहे की आईवडील त्यांच्यावर जबाबदारी टाकतच नाही की हे तुम्ही तुमच्या स्वतः कात ह तुमच्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला शिकल्या पाहिजेत अशी जबाबदारी टाकतच नाही सगळं स्वतः करून द्यायची सवय लावतात जेव्हा ते मोठे होतात मग त्यांना ती सवय लागतच नाही ना लहानपणापासूनच नसते
हो खरंच आहेव तसंच पण म्हणजे पहिल्यापासून ए लहान म्हणजे सात आठ महिन्याच वर्षाच झाल्यावर बसायला लागलं का त्याला काही जरी दयाचं बिस्किट वगैरे तर त्याच्या हातच द्याव मित्र म्हणत त्याला ती तोंडात घालायची ना आपण खाणार आपल्याला समजत ते ती सवय होवून जाते ना आपल्या आपल्या हाताने नाही तर मग हे असं दुसऱ्यांवरतीच अवलंबून दिलं तर खायचं नाही तर बसायचं ग बा असं काम होन जातं ना मुलांचं
तेच तर म्हणजे त्यांना सवय लागते ना की स्वतःच्या गोष्टी स्वतः करायची म्हणजे असे पण लहान मुलं पाहिलेत की अगदी लहान नसतापासून ते सगळ्या स्वतःच्या गोष्टी अगदी खाणं पिणं सगळं ते स्वतः करतात आणि अशी पण मोठी मुलं पाहिलीत की जे सगळं आई वडिलांच्या हातूनच करतात
हो आणि ते म्हणजे आपण सवय लावण्यावरतीच आहे ना मोठ्यांनीच ते बिघडणं आपणच बिघडवलं असं होऊन जात
आणि मी तर म्हणते थोडं आणि असं वय झालं की जेव्हा त्यांना थोडं कळतं कि हा पैशांची थोडीशी अ म्हणजे ओळख झाली कि त्यांना असं पण की जला हे दहा रुपये घे हे ह्याच्यामध्ये इतक्या वस्तू तू घेऊन ये किंवा हे कितीला काय मिळत मग इतके पैसे दिले तर मग त्याच्यातून इतके परत मिळतात हे असं त्यांना म्हणजे आपणच हळूहळू शिकवायला पाहिजे
हो खरंच शिकवलंच पाहिजे मला पण ते ह
पण वाढ
वाढत हम्म व्यवण्यान वाढतं कोणाला किती पैसे द्यायचं काय कसं घ्यायचं ते सगळं त्यांच्या लक्षात येतं ना
आता बघा एक मोठा मुलगा आहे आमच्या बाजूचा तर त्याच्या मम्मीने त्याला फक्त एक किलो बटाटे आणायला पाठवलं
हम्म
आणि त्याच्यासोबत अ कोथिंबीर सांगितली होती वाटत एक... किलो बटाटे आणि कोथिंबीर तो तिथे गेला. दुकानदाराकडे त्या दुकानदारांनी..... जेवढं म मोजून दिलं तेवढं तो सगळं घेऊन आला.
बापरे आहे म्हणजे किती काय बघितलंच नाही त्यांनी....
नाही त्याने काहीच वजन नाही बघितलं काहीच नाही बघितलं त्याने अजून एक.... एक्स्ट्राच्या वस्तू टाकून दिल्या दुकानदाराने त्या पण तो घेऊन आला. आणि घरी येऊन मग हा.... त्याने बिल करून घेतलं त्याचा फायदाच झाला दुकानदाराचा त्याने...... बिल केलं आणि याला बिल पण नाही दिलं पैसे ठेऊन घेतले वजन करून दिल्या वस्तू.... हा आणि हा घेऊन आला घरी मग आईने विचारलं की तू एवढे.... पैसे देऊन आला..... पण मी तुला तर एकच किलो बटाटा सांगितला होता आणि कोथिंबीर सांगितली होती. तो हिरवी मिरची पण घेऊन आला आणि अजून..... हा टमाटे पण घेऊन एक्स्ट्राच्या वस्तू तो घेऊन आला म्हणजे गरज नस... त्यांना पण आणि मुळात त्याने बघितलं पण नाही की ही वस्तू इतकी किलो आहे. मग ते कि एक किलो दिलं तर मग आपण त्याला किती पैसे द्यायचे..... त्याच्यावरती त्याने अर्धा दिलं की एक पाव दिलं मग त्याच्या वरती त्याला किती द्यायचे हे...... काहीच हिशोब नाही....
हम्म..... नाही ना म्हणजे आपण ज आता शिकवायला लागतो मुलांना आपल्याला हे आणायचंय हे आणायचंय. त्याच्यानंतर त्यांना ट्रेनिंग घेतल्यानंतर थोड्या दिवसानंतर समजतं की आपल्याला असं करावं लागतं...
हो....
हमं....
खूप अवघड आहे मुलांचं आणि मुळात म्हणजे ना..... मुलांनाही ह्या गोष्टी ज्या आपण करतो ना तर त्यांना असं वाटतं...... होईल ना सवय हळूहळू शिकून जाईल... या म्हणजे अशा निरर्थक गोष्टी वाटतात ह्या मुलांना....
हो खरंच आहे.
काय कामाचं आहे माझ्या आम.... तर अभ्यास करणारे आता हे मी नंतर करेन आता माझ्या हे काहीच कामाचं नाहीय.
हा म्हणजे टेन्शन दड म्हणजे..... मग अभ्यासामध्ये पण नाही आणि हे जनरल नॉलेज मध्ये पण त्यांना थोडसं कमी.... टी व्ही मोबाईल असला तर शंभर टक्के त्यांच हेच राहील बघा...
ते तर आहे आणि बघा आजकाल मुलांना.... कुणी आलं घरी तर त्यांच्याशी बोलायला यांना नमस्कार करा. हे आपले असे नातेवाईक आहेत हे जवळचे हे दूरचे..... ह्यांना काका ह्यांना मामा म्हणाला ह्या सगळ्या गोष्टींपासून..... मुलांना शिकवावं लागतं की..... यांच्याशी बोलायचं हे आले यांच्याशी असंच बोलायचं.... ह्या गोष्टी नाही तर हल्ली मुलं बोलत नाही. कोणी आलं घरी तर पाहुण्याशी बोलायला पण त्यांना लाज वाटते.
हो कोणी आलं तरी त्यांना नाही आपणच सगळकडं बघायचं कोण आलंय कोण नाही... त्यांना काय घेणं देणं देणं ते लक्ष पण देत मी काय?
लाज वाटते मुलांना समोर या येऊन बोलायला.
हो खरंच आहे ना त्यांना नको असत... आणि फक्त आणि आजकालचे कसे हो... फक्त घरामध्ये चार जण राहायचे सवय लागलेली आहे.. लोकांना मुलं आपण स्.... असं राहायची सवय लागली त्यामुळ मुलांवरती पण... कुठलेच नाही आजी आजोबा ज्या घरात असताना तिथे मुलांवरती संस्कार पण खूप होतात ओ.
खूप चांगले असतात खरंच.
हो आजी बाबाच्या घरामध्ये कस आहे. आजी बाबा त्यांना प्रत्येक गोष्टी समजून सांगतात आई वडलांचं कसं आई वडील आई. प्रत्येक तिच्या तिच्या कामात असते. वडील बाहेरची कामं बघतात पण मग मुलांकड मग ते काय करतात ते बघितलं नाही जात. मोठ्यांचे हे कसे आजी आजोबाच्या घरात असतना ते बरोबर त्यांना सांभाळतात व्यवस्थित. शिकवतात त्यामुळे त्यांना पण आवड निर्माण होती ना प्रत्येक गोष्टीची.
आणि आजीबाबांकडून होणारे लाड किंवा लाड पण करतात. आणि ज्या गोष्टी आजी आबांकडून सांगितल्या जातात ना त्या मुलांच्या मनावर लवकर रुजल्या जातात. लवकर रुजतात त्या की त्यांना ते अ म्हणजे. आई वडिलांपेक्षा आजी बाबा त्यांना जास्त आवडतात त्याच्यामुळे त्यांच त्यांच्याकडून ते चांगल्या वाईट गोष्टी ऐकायला पण, ते आवडतात आणि ते त्याचं पालन पण करतात अहो.
हो हम्म तुच्या हो हो छान वाटलं बोलून.
हो तुमच्याशी पण बोलून खूप छान वाटल.
हो ठीक आहे चल